नमस्कार बोला.
काय काय काय चाललंय.
काय बघा पावसाचं वातावरण झालंय.
का हे पावस वातावरण पाऊस येतोय जातोय. काय सगळं अवघड झालंय अवघड परिस्थिती सारखी आहे बघा. पाऊस पाहिजेल तसा मागच्यावर
दोन तीन दिवस झालं ते ऊन होतं आता आज जरा पाऊ जरा प्रमाण दिसायला लागले मोठ्या प्रमाणात ढगालय.
आलंय पण कस झालंय होय होय झालंय पण कस जे रानाला पाहिजेल होत हे पाहिजेलं होतं त्या पद्धतीने झालेलं नाही नवका पाऊस अजून त्यामुळे माणसांच्या पेरण्या उस लावायचं म्हणा किंवा हे करायचं सगळं अवघड झालंय ह्या वर्षी काय? कोरोना नंतर एवढी भयानक परिस्थिती आता ह्या दैनंदिन जीवनात आल्या की नाही. काय खरं नाही.
नाही आता काय झाले दोन आता आज तारीख आहे बघा पंधरा आता इथून पुढं टोकून तो उपलब्ध हो नाहीय आता थांबलं पाहिजे दुसऱ्या सीझनलाच आता ते काय होईल ते होईल. कारण निम्मा क्रॉपचाधी वेळ गेला ना त्यात.
कसं झालंय आता त्यावेळी आता राना पीक नाही इकड पेट्रोल दरवाढ झाल्या. पेट्रोल महाग झाल्यामुळे सगळं बाकीच दुसरं सगळं महाग झालेय हळूहळू आनायला ते लागले त्याचा परिणाम आपल्याला व्हाय लागला सामान्य माणसाला त्याचा परिणाम जाणवाय लागलाय ना. कारण कसं झालंय धड राहण्यात तुम्हाला काही मिळाना त्यात नि निसर्गाच्या ह्याच्यामुळ बाजारात गेलं तर बाजारात असा भयानक दर कि तीस चाळीस रुपये शिव पाशर शिवात काही भेटत नाही. आणि एवढं भयानक मग तेच की ह तीस चाळीस रुपये पौशर शेवत काही माळवळ किंवा बाकीच काय घ्यायचं म्हटलं तर ते ती चाळीस रुपये पावशेरच झालेेय.
नाही आता ते कस झालंय महाग का झाले माहिती आहे का आता दुसरी कुठं उत्पादन करायला शेतकरी जजवनात झालाय हो.
ते पण की ते पण झाले आणि पेट्रोल दर वाढलेय सगळे दर वाढले त्यामुळे माणसाला आता परवड ना पण एक करना.
जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे ते सगळ्या गोष्टी आहेत त्यात निसर्गाचा हे स तुला समतल प्रमाण आहे ना.
समस्त.
अ समतोल प्रमाण असल्यामुळं त्यामुळं अ निसर्गाच्या लहरीपाळामुळे सगळ्या गोष्टी आता घडायला लागल्यात आता त्यात मळव्याचा विषय तुम्ही आता काढला ते व व महाग झालय ते बऱ्यापैकी लोक म आता त्या म भाजीपाल्याकडे ओळण झालंय का त कीड रोक राई पाण्याचंही प्रमाण असं विहिरीला आ पाणी कमी त्यात लाईट नसते. आणि नदी काठला जर विषय काढला तर ते उपसाबंदी आहे ना ते आता.
उपसा बंदी आहे हा मग तेच की आ ते कसं झालंय त्यात त्या दोन तीन सात आठ वर्षात झालं कसं कोरोना एक आला. कोरोना नंतर ती पहिली जी परिस्थिती कोरोना माणसांची होती. ते कोरोनात सगळं विस्कटलंच गेलंय. करण. जे जे आजारी कोरोना झाला ते सगळे कर्जबाजारी करून हे करून ते आता आ हम् मा धड तो माणूस पण राहिला नाही आणि हे पण राहिला नाही पैसा होता तो सगळा स पून गेलाय. माणसांच्याजवळ त्यामुळे सगळेवघड परिस्थिती ते सगळे झाले ते
त्याला परिस्थितीला त्या वा व ह्या सगळ्याच गोष्टी कारणी होत आहेत ना.
ते तर हाच की म तेच की. त्यामु सगळं अवघड अवघड परिस्थिती होन गेल्या. पण तरी सुुद्धा आई. होय की जरी तरी त संकट असली हे असले हे असले तर आता लग्न सराई वगैरे मध्ये बघितल का तुम्ही माणसं किती खर्च करताय ते
नाही खर्च कसं होतय माहिती आहे का ज्याचे जेने ते अ अ अ व ठ ठराविक फंड ठेवलेला असतोय लग्नासाठी. पोरांच्या पोरींच्या ते ते त्यांचे ते पैशा ला हात लावत नाहीत ना ते
पहिला पहिलं लग्नाचे बघितलं तर तुम्ही पहिलं लग्न ना आत्ताच्या लग्नामध्ये किती तुम्ही. खरं काही बघा की नुसत तुम्ही हॉलला कपॅसिटी ते असणार करतोय आणि नसणारा पण ते कर्जबाजारी करून करतोय का तर दाखवायच असतंय त्याला ते मी
नाही आता तसा बऱ्यापैकी ट्रेन आहे का नाही बर का ठराविक तसे आहेत नाही असं नाही पाच दहा टक्के लोक आहेत पण शक्यतो आता कस हे केलंय माहीत आहे का कस करतात लोक नवीन पूर्वी कसं होतं की पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे शेतीत तुकडं उत्पन्न निघायचं मग कुठ तर कुडक मुडक करून ते पैसे साठवायचे आता कसं झाले पोर्ग जन्माला आलं किंवा मुलगी ज्माला आलं की ते ते नियोजनच सुरू करतात आता लोक बा हे बाबा त्या मुलासाठी लागणार मुली शिक्षणाला अशा गोष्टी कायल्यामु
ठीक आहे पण ह्या ह्या अशा संकटामुळे तसं ते आता नोकर भरती आता तस बघायला गेलं तर आता नोकर भरती पण आता कमी करायला लागली. म्हणजे नोकऱ्या पण आता पहिल्यासारख्या नोकऱ्या नाहीत. नाहीत आहेत किमान कौशल्य मग तेची सांगतोय मी. किमान कौशल्य वगैरे नोकऱ्या तर आता. पहिल्यासारखं नोकरी आता पहिलं माणसं नोकऱ्याला बोलवून न्यायची ती. अन नोकरी द्यायचं. आता चांगली आठ आठ नऊ नऊ दहा दहा वीस वीस वीस वर्षे काम करणाऱ्यासनी घरला पाठवट्यात. पाठवट्यात आता आणि घरात बसा म्हणेत काम हे करा ते. हा तेच की लोकसंख्या वाढली.
लोकसंख्या वाढल्यामुळ कसं झालं काम नाहीत आणि लोकांची संख्या जास्ती.
लोकाची संख्या झाली तेनी श हे झालंय आता सध्या. शिक्षण शिक्षण घेऊन सुद्धा अशिक्षित आता राहिल्या सारख झालय.
बरोबर.
भरपूर द ये झाले तेे. ह्याला काय कुठ तर जरास हे झालं पाहिजे. कारण.
सगळ्यात महत्त्वाची लोकसंख्या आहे ओ लोकसंख्या जोपर्यंत तुमची कंट्रोलमध्येध्ये येत नाही. तोपर्यंत तुम्हाला साध साधन सामग्रीचा वापरच करता येत नाही.
तसं बघाय गेलं तर एक नंबर चीन आता चीन मध्ये जपानमध्ये लोकसंख्या ज्यादा आहेत. आपल्यापेक्षा तरी सुद्धा त्यांच्याकडे कुठे एवढं हे आहे हा.
कसाय माहीत आहे का किमान कौशल्या आधारित छोटे छोटे लागणारे हे एकमेकांवर डिफेन्ड. असणारे उद्योग सगळे चालू करा. ना आपल्याकडे त्या प्रकारचं शिक्षण नाही.
तस तसं आपल्याकडं पाहिजेल आहे ना आपल्याकड त्या गोष्टी तशा पाहिजेल आहेत्या. त्या म्हणजे कसं दड. तुम्हाला एखादं शिक्षण द्यायचं म्हटलं तर त्या भाषेतून जो तिची मातृभाषा आहे. त्या मातृभाषेतून त्यालाच शिक्षण त्या ह्याच दिलं पाहिजे ना. आता जपानमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही. कस जर समजा एखाद नवीन प्रोजेक्ट एखादा काय आला. तर लगेच त्या भाषेत कनवर्ट करून लगेच त्या लोकांना सामान्य लोकांना त्या भाषेत. आपल्या भाषेतलं लगेच समजत मग तेच जर. तुम्ही दुसऱ्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला ते लवकर समजणार नाही ना. ते काय ते. कळलं पाहिजे ते तुम्हाला त्यासाठी तस आपल्या पण ह्याच्यात झालं पाहिजे आणि तर केलं तर त्याचा उपयोग आहे नाहीतर काय मग पैसा मिळवून आणि हे करून तसं आ हीच आहे तसं
नाही प महत्वाचं काय माहिती आहे का प्रत्येकानं शिक्षण झाल्यानंतर अंगात किमान एखादा कोर्स हे कौशल्य असणं फार गरजेचं आहे आणि नुसतं शिकून पुस्तकी ज्ञान असून चालत नाही प्रॅक्टिकली ज्ञान पाहिजे पोट चालायसाठी कष्ट करावे लागतात त्याच्याबरोबर तुमची कला पाहिजे अंगात बाबा नोकरी नाही लागली तर ए प्लॅन नाही म्हणला तर बी प्लॅन तयार पाहिजे मग तुम्ही त्याच्यामध्ये मार्केटिंगच करा एखादा एखादी हा
जे ते आपलं तस माणूस बघितलं आपला हा मराठी माणूस बघितला तर मराठी माणूस बघितला तर मराठी माणूस लाजतोय
बरोबर आहे
एखादा कुठलाही धंदा करायला हे करायला तो लाजते तसं लाजलं नाही आपण सगळ प्रत्येक गोष्ट न लाजता न हे करता काही केली पाहिजे तरच कुठ तररी ते ना आता एक ते केलं तरच ते बरंय नाही तर काही खरं नाही ते
आणि आता नव्या पिढी नव्या पोरांना ते तेवढं त्या पद्धतीचं शिक्षण देऊन एक ते काय म्हणतो त्याला आपण एज्युकेटेड करण्यासाठी ते जे काही कोर्सेस वगैरे आहेत त्याचा उपयोग ह्या पोरनी नव्या करून घेत पाहिजे कारण एक धावतं जग आहे आता
हो हो हो त्यात झालं कसं ते कोरोना कोरोना नंतर पोराना घरात अभ्यास घरात सगळं हे मोबाईल मोबाईल त्यामुळे ते मोबाईलचं प्रमाण वाढलंय ना त्यामुळे हे बाहेरच कसं जग आहे कसं काय हे त्यांना आता सध्या काही हे हो नाही मोबाईल मोबाईलवर नाही झालेलं ते प्रॅक्टिकल ज्ञान म्हणा पहिलं आपण शनिवार रविवार असलं की घरात कुठं असायचं खेळायला इकडं मातीत खेळ कुठं काय खेळ ह खेळ अस अस खेळ आपण ह आपण हे करायचं तसं आता पोरांना बघाय आता पुराना तुम्ही एखाददा सांगितलं अरे जा बाहेर जरा खेळून ये जा किंवा हे कर ते पोरग जात आहे का बघा नाही म्हणते
त्यामुळे हेल्थचा बी प्रॉब्लेम हे लागलाय ना आता
यायला लागलाय यायला लागलाय त्यामुळे आता लहान मुलंच हा लहान मुलांना सुद्धा अटेक यायला लागली ती अटॅकच प्रमाण कारण ते दैनंदिन खेळच सगळे ते हालचालच बंद झाली आहे ना सगळी पोरांची एका जागी स्थिर बसून एका जागी स्थिर बसून एका जागी बसल्यामुळं त्यांना ते सगळे प्रॉब्लेम यायला लागलेत लवकर म्हातार लवकर म्हातार तर होण्याच झाले आता तर जुने लोक बघ आता शंभर एक नव्वद ऐंशी वर्ष जगतात आणि आता आताची पिढी आत्ताची पिढी बघितली तर अ लगेच हे होत्या ख सुध्या
आणि आता कसं आलं मी ते का आहाराच प्रॉब्लेम आहे ना आहारामध्ये तुम्ही जर समतोल आहार घेतला नाही किंवा एखादा वाहार जे असती झाला तर त्या व्यक्तीला क नाही. पुढं तिथं कसं म्हणजे एखादा जास्ती प्रमाणात जर त्याच सेवन केलं तर त्याला आणि परग वेगळं आणखीन काही तर नवीन सुरू होते म्हणजे हां. आणि पिका सकडची आहे ती.
हा केमिकलच आहेत सगळे पिक.
ते सगळं केमिकल मधनच उपलब्ध झालेती बी बीयान म्हणा ते प्रोसेस करून शॉर्ट टर्मच झालंय सगळं.
शॉर्टकट आज एखादं वांग लागलं आणि ते छोटं एवढं एवढं असलं तर दुसऱ्या दिवशी त्याला केमिकल टाकलं तर ते मो लगे मोठं वांग होतय.
हा त्यामुळ ते सगळं केमिकल विकत जाते ना पोटात त्यामुळे पोटा ग वगरे अस स तयार हो आणि त्याला काय सेंद्रिय सेंद्रिय प्रकारच न खत घालता व्यवस्थित खासणारे शेत
क हा शेतकऱ्यां नाही.
पूर्वी कसं होतं त्यांनी कमी केमिकलच होत ना लो. लोकांना वगैरे काही पहिली पूर्वी मिळतच न चेन करतावर सगळ चालेल हो चालेल चा ओके ओके.